हा ब अ्रवर्षच्या विद्यार्थ्यांच्या. चौकशी मग.
झाल सोड पाच झाल कॉल आता माझं.
हा हा हा हा.
आता तुला किती दुसऱ्यांदा केलना हे.
आता हे तिसरंदा.
हा मग तुला अजून दोन कॉल केल कि तुझं सपता आहे पाचेच. हो एका दिवसात किती पण केलं तर चालतंय आता मी तुला आता हे दोन केलोत. तीन सलग दोन केलो असं पण चालतंय असं काही नाही. फक्त व्यवस्थित सगळं शब्द जायला पाहिजे त्यांना. सवळ व्यवस्थित जायला पाहिजे असय. हे म्हणजे व्यवस्थित बोललेलं केलेलं एवढंच. मला सानेिका म्हटलेली करर म्हणून खरं काल परवा कायच केलो नाही. त्यामुळे राहिलं म्हटलं आज.
करतो म्हणदिस मी पण बघितलो वाट खरं. आणि त्या दिदींसोबत ते साडी आणायला ते आयेरच हे करायला ते करायला. माझं ब्लाउज आणायच होत इथनं. हेच करायला गेलो मी पण बाहेर चालत इथल्या इथ काय ग अजून गाडी यायचीये. काय महिती बई त्याला आज फोन लावलतीत बग उचलला नाही.
हम्, आमचं पण अजून नंबर प्लेट अली नाही बाई.
हम्म, मग तेच न त्यो उचलला नई मग आता बघू मला म्हणत्यात पुढच्या महिन्यात येणारयत काय तर करा म्हणलो ती गाडीय अन् तुम्हीय
येत नईत सोड लवकर गाड्या. लय लेट करत्यात त्यास जरा दाबून बोलीस तरच येत्यात अगं नाही.
ह पण सळ जायला तिथ ना. एल देग कायला उकरर होतय ह्याव अन जाव.
आता झालं किती दिवस झालं केलायसा.
हो झालं की ग महिना पंधरा वीस दिवस तर झाले असतील
दोन महिन्यानच देतात ती गाड्या अगं देत नाहीत लवकर.
हम्म. बघायचं की काय करतोय इथ होय नाही स पैस कॅश कॅश मध्येच देणारय
हा मत. लवकर यायला काय.
बघकी कॅश देणाराय मी डाउन पेमेंट काहीच नाही.
मग उलट द्यायला पाहिजे होत त्यो लगेच पूर्ण पैसे दिलायसा म्हणल्यावर.
अर्धवट असत्याति गं गाडी येत नाही लवकर ओ असलं तसलं कारण सांगत बसल्यात.
आता आमचं नंबर प्लेटला पण तसंच करल्यात बघ अजून आठ दिवस थांबा म्हणत्यात.
काय अवघडाय पळवायचं क नाय विचार वर्षान द्या म्हणाव चालतंय
कुठतर आरटी वाल्या पकडलं तर काय करायचं. म्हणून भीती वाटत्या बई गाडी न्यायला.
हम्म एकदा गाडी आली सगळ असलं. काय वाटत नाही ग मी पण त्यांच्या किती माग लागलोय गाडी, पाहिजे गाडी पाहिजे म्हणून. म्हणजे आता आता बघ काच हा.. आज कार्यक्रम हुतं आता बघ मी सकाळी लवकर गेलतो थोड. काकांसोबत मग जर माझी गाडी असती तर मी मम्मींना पण न्यायला आलो असतो. किंवा माझं मी गाडी घेऊन पण गेलो असतो ग.
होय.
असं असं सगळं अवघडच झालंय काडी आता बघू येते मला आज म्हणत्यात हेनी ती गाडी मला देणार नव चालवायला देत नाही म्हणलो जा माझ्या हम् तिथेच घेऊन जातील तिकड रोज बरं पडते त्यांना पण उगाच पन्नास सत्तर च पेट्रोल घालायचं त्यापेक्षा हे बर पडतंय हम्म होय आणि म्हणत्यात तिथं चार्जिंग लावायचं आपला पैसा वाचवायचं
होय मामा पण तसच करतोय कंपनीत जातोय चार्जिंग लावतोय अगं. नाहीतर लावत नाही मामा घरात कवा तर सुट्टीच रविवारच तेवढंच लावून घेतोय त्याला.
काय म्हटला काय हा बोल मला बोल.
करतोय रविवारच तेवढंच घरातला होतोय.
हा. काही नाही बघ इथं आम्ही सारखं वाढेल पण जातो ब इथलं इथं. महिननी पेमेंट आनला शुरवळातन रा.
अ बर हम्म बरं पडत तेवढंच. आणि काय मम्मी देन फोन केले जात काय?
ते रविवारी केली ते आजी बोलली तेवढं सांगितलं की ते आजी बोलली तेवढं आणि मी लावणार होत. तो खर तेव्हा दुसऱ्या दिवशीच काहीतरी आमव शवत वाटत मग त्याने मग. मला मम्मी त्यानी म्हटली जात. मग गेलो त्यांच्यातच होतो मग त्यांच्यातन काही लावायला मिळालं नाही. कालचा दिवस गेलाश्यातच आज आलो आत्ता आलोय. बघू आता रविवारी लावणार आता. आजी म्हंटली मला फोन लावत जा माझा नंबर हाय की नाय तुझ्याकडं. बंगलावरचा फोन. असं आणि ते मम्मी मोहन माझ. हम्म ते मोहनमालच विचारलेली बघ म मी. ते काय म्हंटलीस? हां म्हंटल मोहन मां मागे विचारलं ते काही हिशेग म्हटल तर म्हटली नाही. मला वाट तू घेऊन गेलेस काय ते. ती मावशीला दिली तिथ आठवण आलं नाही तिला दुसरी मावशी होती ती सांगली. म्हटलं हा म्हंटलो होय म्हणजे वन ग्रामचच की.
हा हा.
तीन साडेतीीन हो बकी कानातलं. कानातलं पण काढून ठेऊून आलोय आणि हेवी. च हम्म.
काय करायचंय म्हणा माझा नवरमच मिळवून द्यायलाय म्हण आता.
होय.
केलंच म्हणायचं कानातलं परत मला आता.
हम्म त्यां त्यांना आत्ताच का सांगायचं नाही त्यांच त्यां त्यांना कळत. ते त्यांचं तिने बाहिरनं माहिती काढल्यात म्हण ना त्यांना सगळं कळाले चांगलं आहे म्हणून.
आणि बारीक झाल्याला आणि म्हणणार तिथे जाऊन बारीक झाली बघा.
तिला माहिती की पीसीओडी चं औषध खायलयं, आणि त्याच्यामुळे बारीक व्हायचं आहे ते. त्यांना माहितच त्यावेळेला आजी पण विचारली पाळी नीट होत नव्हते, काय म्हणून दाखवल्यास? व्हय म्हटलो, ते नीट होत नव्हतं आता चार किलो कमी झालयं, आणि एक सात किलो कमी करायचं तिला सरळ सांगितलो असं. हम्म! आणि एक थोडं वजन आता काही नाही पूर्ण ते पिसीओडी गेलयं, फक्त वजन परत वाढलं की आणि होणार. त्यामुळे वजन कमीच करा म्हटलंय तो म्हणजे, असं आत्ता जसं सांगितलंय कनइ गोड खायचं नाही, आधेमध्ये काय खाऊ नका, हे असं एक दोन, चार, दोन महिने कंटिन्यू ठेवला, तर मग चांगला आहे म्हणत्यात.
होय, मेंटेन्स ठेव तु आता व्यवस्थित.
हा मग थोडं ते लिक्विड, पण एक दिलाय मग आणि हेच पण सांगितलं, ते चान्सच पहिला हे कवर होऊ देेल म्हणत्यात तेनी अजून. हेच बघ म्हणतात. हे उरेल ते औषधं खा ते एक आता एक लिक्विड आहे, गं माझं पहिला कसं ते लिक्विड चालू त तस.
होय.
हर्बलच आहे म्हणला घ्या, काय होत नाही दोन, तीन महिने ठेवा म्हणला. विचारलो परत याय ते काय नाही म्हटलं, परत काय यायला लागतं. बरं बरं म्हटलो मग.
आवरलं.
ते कवर झालं म्हणून, बरं. आता काय मम्मी जेवणार नाहीये, मी जेवलोय दुपारी लेट न म्हणजे, वाजलेले एक सोड आता हेनी जेवल्यात अडीच तीन वाजलेलं. त्यामुळे आता काय मम्मी जेवणार नाहीत, मी नाही त्यांनी नाहीत. एक भाकरी हाय, भाजी तेवढं करायचं हाय.
हा हा ते प्लास्टर काढलं काकाचं?
नाही, आता परवा गेल ते खरं अजून हे सांगितल्यात थोड्या पंधरा दिवसान काढूया म्हणून,
हम्म! हम्म! कवर व्हायला पाहिजे की,
हम्म! ते सळी काढणार नाही, सळी आहे ती.
होय.
हम्म! हम्म!
आणि आणि काय? हाय! अगं मी नव्हतो, मी आलो वेळान दोन वाजता आलो मग काल तेवढं पप्पा पप्पा घरात हुतत सोडून आलतं, घेऊन आलतं मग आज काय गेला? आणि माया पण लक्षात नाही, मम्मीला सांगायच सकाळी. सरांच्या सोबत लावून दे, आणि संध्याकाळी जाऊन घेऊन येतो म्हणून, मग आता राहू दे म्हटलं, उद्यापासून आणि जातोय कंटिन्यूव.
होय.
उद्यापासून आता कंटिन्यूव पाठवलं की थांबा
हम्म! हम्म दीदी फोन केलती?
ती आता काय दिदी चालूयं.
ह ह ह.
दीपू दिदीचचं बाई! खड्डा नको हे नको ते नको, काल लय वैताग आणली बाई! मला.
तिला एक असं मग प्लेन रस्ता एक काही, तर घेऊन जाशील कणाय? करून द्या म्हणाव, प्लेन रस्ता काकासनी.
काय नवच बाई स्पीड ब्रेकर आला, तरी पण याला गचका द्यायच नाही म्हण. पाक त्यावरन हळू थांबून- थांबून मग न्यायच म्हण हिला जास
लई सांभाळून एवढं घेऊ नको म्हणावं
मग तेच मम्मी म्हणली एवढं नाजूक राहू नको नंतर
हम्म लय सांभाळून लय घ्यायचं नाही काय हाय ते तसं हे हे राहायचं आता तुला पण कळताय किती हाय राहिलय तिला म्हणल्यावर तु पण हळूच घेणार
होय बघ की लय बाई मला वैताग आला काल लय स्लो आणि हिच्या गाडीच एक - काय समजना अगं ब्रेक अस इल आणि स्पीड पण वाढणा पूर्ण अशी ह्याच्यासारखी माझ्या प्लेजरपेक्षा वाईट
कुठही सातव्यात आणि नवव्यात असल्यासारखं कराल्या
नाही तर काय बाई घरात पण तसच करत अस
आता इथं निवांत फिरत्यात ती गौरी दीदी आहेत निवांत फिरत्यात त्यांचं असं काय नसतय
हम्म लई बाई हीच लई उशीर उभारायला नको हिला जेवण करायला नको
हम्म
काल बोललीच नव्हती अगं माया संघ सकाळी म्हणलं बोलवून घ्यायचं आणि असं कशाला करायचं म्हणलं
होय
रागच आला मला पण काल आता म्हणलं आता आपला आपण ठरवायचं जायचं काही नाही ते दीदी मला म्हटलीच
जायचं आणि गप यायचं एक दिवसात
माझ नव्हतं जायचं आता कसं झालं म्हणजे मागच्या दोन वेळा आलं त्यावेळेला पण चलचल म्हणल्यात गेलं नाही मग आता ह्या वेळेला पण नाही कसं म्हणायचं म्हणून गेलो आणि असु दे म्हटल आता आणि या वेळेला नाही म्हणायला नको
येतो म्हणायच एक दिवस एवढ अता
मला बोलवत्यात आणि आपण येत नाहीत म्हणून म्हणून म आणि गेलो कालच येणार होतो काल काका साताऱ्याला गेल्यात ग
हा
कस यायचं आणि म्हणणार काका मी चालोय आणि ही
हम्म हम
म्हणून म आणि राहिलो एक दिवस जाऊदे म्हटलं आणि काय
काय नाही बघ निवांत
हम्म
पाऊस तिकड होता आज
पाऊस म्हणजे सकाळी जरा पडला सोड बारीक त्यानंतर काय नव्हता एवढा
हम्म
बघ आता आता आणि ऊन पडलय उकडाल त बय मला यू पर्यंत
होय अठरा तारखेपासून आणि पाऊसाय अठरा पाासन पंचवीस पर्यंत हम् आणि तेव्हा पिट्टा पडतय नको होतय
थाम थाम करतो थाम अणि
हा हा